कश आहात? आणि कायऽ आम्ही पण मजेत आहोऽ
होय,
आणि मुलं तुमचे,,
काय चालू आहे?
काय नाही,, मस्त मजेत आहे.
होय,
हा, तुमचं काय चालू आहे?
आमचं पण, छान चालू आहे,, काम चालू आहेत आता.
हो का,, आणि मुलं, काय करताय तुमचे?
माझी, मुलगी स्कूल ला गेलेली आहे, आणि एक छोट बाळ आहे,
हो का,
हम्म,
तुमच्याकडे पाऊसऽ
हो, पाऊस भरपूर आहे चालू.
हो का,,
तिकडे नाही का पाऊस?
आता सध्या नाही आहे.
होय!
हा!
आमच्याकडे वातावरण पूर्ण असं ढगाळ आहे.
हो का आमच्याकडे पण तसच आहे पण पाऊस नाही आहे.
हो का.
मंग तुमच्याकडे पेरणी झालेली आहे का नाही अजून. हॅलो! हॅलो! हॅलो!
हॅलो!
हॅलो!
हा येतोय बोला.
तुमच्याकडे म्हटलं अजून पेरणी झालेली आहे का नाही.
हो!
तुम्ही त्यात काय, काय लावलं तुमच्या शेतामध्ये.
आम्ही सोयाबीन. त्यानंतर आमच्या इकडे भरपूर प्रमाणात भाजीपाला, घेतला जातो.
हो का.
हो! तुमच्याकडे काय आहे आता.
आमच्याकडे त सध्या प आम्ही कपाशी लावलेली आहे आमच्या शेतांमध्ये. हो उडीद, मुंग, सोयाबीन असं लावलेलं आहे आम्ही पण. हॅलो!
हॅलो!
हॅलो हो येतोय. आम्ही पण म्हटलं आमच्या शेतामध्ये कापूस, उडीद, मग, सोयाबीन, असं लावलेलं आहे म्हटल.
तुम्ही पूर्ण कडधान्य घेतात का?
हो!
होय आमच्या ई
हॅलो! हॅलो!
ज्वारी, तेवढी येते फक्त ज्वारी आणि सोयाबीन. हो! आणि बाकी अजून कश्या आहेत.
मजेत आहेत आम्ही.
होय जेवण वगैरे झालं का?
हो झालय तुमचे झाले का? हॅलो! हॅलो!
हॅलो!
हो तुमचे झाले का म्हटलं जेवन.
नाही आजून.
काय बनवलं तुम्ही?
आम्ही आज बटाट्याची भाजी बनवलीये.
तुम्ही मला रेसिपी सांगू इच्छितो हॅलो?
हॅलो?
हॅलो, हॅलो
हा, येतोय आवाज?
हो, येतोय आता.
मी बटाट्याची भाजी सुकी बनवली आहे.
हो का?
हो, तर बघा मी तुम्हाला रेसिपी सांगते कशी बनवली
हो, सांगा.
आम्ही तीन चार बटाटे घेतले, त्यानंतर कुकरला बॉइल केलेत.
हा
त्यानंतर, बॉईल केल्यानंतर, म्हणजे तीन सिटी घेतली कुकरची.
हा
त्यानंतर एक मोठा कांदा घेतला, तो बारीक चिरून घेतला.
हो
त्यानंतर दोन लसूणची पाकळी घ्यायची, ती पण बारीक करून घ्यायची.
हा
त्यानंतर कडईमध्ये तेल ठेवायचं तापत, त्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकायची, जिरं मोहरी टाका नंतर तुम्ही त्याच्यामध्ये कडी पत्ता टाकायचा थोडा
हा
कडीपत्ता टाकल्यानंतर, आपण लसूण बारीक केलेला तो टाकायचा.
हो
नंतर कांदा टाकायचा.
हा. हॅलो?
हॅलो, हम, येतोय आवाज?
हो येतोय.
कांदा छान ब्राऊन झाल्यानंतर, त्याच्यामध्ये वरतून लाल तिखट टाकायचं. आणि गरम मसाला वगैरे टाकायचा. तुमच्याकडे जो अव्हेलेबल असेल, तो मसाला तुम्ही त्यात टाकू शकता.
हो.
ह, त्यानंतर आपण बॉईल केलेला बटाटा, मोठे मोठे पीस असे कापून घ्यायचे.
हा.
त्यानंतर ते, कान तिखट आणि मसाला टाकून झाल्यानंतर, ते काप केलेला बटाटा त्याच्यामध्ये टाकायचा.
हा.
वरतून थोडं हळद आणि मीठ टाकायचं.
हा.
आणि वाफेवर ठेवायचं.
हा
हूं आणि पाच दहा मिनिट वाफेवर झाल्यानंतर भाजीला अ गॅस बंद करून घ्यायचा, कारण बटाटा आपण ऑलरेडी बॉईल केलेला असतो.
हा
त्यामुळे
ते सेम सेम
आणि अजून काय विचारायचं तुम्हाला?
असं हॅलो, मी तुम्हाला काही केस गळतीवर सांगू का?
हो नक्कीच.
हो न तर मी, अ केस ग गळतीवर मी एक अ र ऑल्फेक्स रोजमेरी वाटर म्हणून आहे एक, इंटरनेटवर
होय.
तू ते ते तुम्ही वापरू शकता त्याच्याने खूप असा फायदा होतो आपल्या केसांना.
होय.
हा आणि, आपले केसना नवीन सुरू हे होते
हॅलो,
हॅलो,
हां बोला
आपल्या केसांना, वाढ होणे पासून हे करते ती
मदत करते.
करते.
होय.
हा, हॅलो,
हॅलो, हा तुम्ही ऑनलाईन मागवण्यापेक्षा तुम्ही हे घरी पण बनवू शकता.
हो का.
हो, घरी बनवल्यावर त्याचा जास्त फायदा होतो. कारण बाहेरचे जे आपण ऑनलाईन मागवतो, त्याच्यामध्ये केमिकल मिक्स मिक्स असते.
हो बरोबर.
हा त्यामुळे जास्त केस गळतात परत. तर, तर आपण काय करायचं मार्केटमध्ये अ याचे रोजमेरीचे मिळतात.
हा,
हा, तर ते आपण घरगुती स्प्रे बनवायचा, तर तुम्ही त्याच्यामध्ये बाकीचे दुसरे पण ऍड करू शकतात, जसं की मेथी दाणे वगैरे
हो बरोबर.
हम्म, असं पण तुम्ही ऍड करू शकता, आणि त्याच पण तुम्ही घरगुती स्प्रे बनवू शकतात.
हो.
हम्म, आणि अजून काही सांगू शकता तुम्ही केसांबद्दल
आपण केसांना दही लावलं पाहिजे, म्हणजे त्यामुळे डेनट्रोफ न आप आपल्या केसांना नाहीसा होतो.
होय.
हा,
बरंय,
लिंबांच्या पाण्याचा रस पण लावू शकतो आपण,,
कुठल्या?
आपले लिंबाचे पान,
होय, निंबचे झाड.
हा, निंबाचे झाड.
होय, बरं बरं.
ह,, त्यांना पाण्यात उकळयचे,, दहा पंधरा मिनिट आणि त्यांचेऽ एका बॉटलीमध्ये स्प्रेच्या बॉटलीमध्ये टाकायचे, आणि ते केसांना स्प्रे करायचे रोज. हॅलो,
हॅलो,, हा बोला, येतोय आवाज.
हा, तशी केल्याने पण आपल्या केसांना खूप वाढण्याची क्षमता हे होते.
हो का,, हम्म हम्म.
हा,
त्यानंतर तुम्ही केसांना हे डाय पण लावू शकतात. जसं की समजा आता आवळा पावडर वगैरे, वगैरे ते काय असतात ना,, तर ते पण तुम्ही लावू शकतात हो.
ह ठीक.
केस गळती तर पाण्यामुळे होते जास्त प्रमाणात कारण पाणी घाण येतं त्यामुळे केस गळती जास्त. प्रमाणात हो.
हो ते पण बरोबर आहे.
हम्म तर आपण केसांची काळजी आपण घेतली पाहिजे. हॅलो!
हो हो बोला.
हम्म.
अजून काही विचारायचं तुम्हाला.
हमं
अजून काही विचारायचंय तुम्हाला. तुम्ही लावलीस.
ठीक आहे.
हो.
हॅलो!
हॅलो!
आवाज येतोय.
हो येतोय.
हम्म.
आणि तुम्ही तेल वगैरे कुठला युज करतात मग केसांना.
मीित केसांना आपल्या जस्वधीचं. आणि जस्वदीचे फुले पाणी मेथी दणे.
हम.
फलंज मी जास्वंदीचे फुले पाने.
हम्म कस बनवतात तुम्ही कसं बनवता. ह
मी आधी अ जास्वंदी चे पाणी आणि फुले आणि कलज जली मेथीचे दाणे मी एका पाण्यामध्ये बाउल करून घेते त्यांना उकळून घेते पहिले
होय.
हां. आणि मग मी त्यानंतर त्यांचा ते चांगले झा ते
उकडून झाल्यानंतर गाडून घेत असतील हॅलो
हॅलो
हा येतोय आवाज बोला उकडून झाल्यानंतर गाळून घ्यायचे.
हो गाळून घ्यायची आणि त्यांना एका स्प्रेच्या बाटलीमध्ये भरायचे.
हो हो तेल कसं स्प्रेच्या बॉटलमध्ये भरायचं.
आपण ते स्प्रे पण करू शकतो.
नाही तेल स्प्रे नाही करू शकत आपण
कोण.
ठीक आहे ठीक आहे चालेल.
हो.
हो.